हॅलो
हा याला
आणि काय म्हणतीस ते तेच ती सीईटीला आम्हाला कमी पडल्यात तुम्हाला जास्त पडल्यात असं कस काय शेवटी लकच असते म्हण झालं म्हणल लक असतंय
हो म्हणायच सोडून द्यायच
म्हणलं बाई
हो लक लक असतंय म्हणायचं
शेवटी लकच असतंय ग तर मलाच टेन्शन आलय म्हणा मी कुठे घेऊ
हम किती पडल्यात सांग काय नाही
चव्वेचालीस टक्के
फोर्टी फोर ती काय तर म्हणालती माहितय काय कोण तर म्हणाल तर मला तू तू सांगाल
नाय मी तिला तिज काय मला माहित नाय
मग अक्षदा म्हणली वाटत मला मग
का मला काय ऍडमिशन कुठ मिळेल असं म्हणालागलो मला म्हटली बाई
ती पुण्याला जाणार म्हणाल्या नाहीतर मग इथंच घेणार मी म्हटल ते ऑप्शन असत्यात पुण्याला जाणार नाही तर इथेच घेणार
मला म्हटली मला कुठे ऍडमिशन मिळते बघूया म्हटली मी म्हटलं मिळतंय घे एवढं काय नाही प्रायवेट ला तर मिळतंयचं मनली मग बोलली फी लय लय असत्याग मग म्हंटली हो असणारच म्हटली हॅलो. काय आम्हाला पण भरायला तर लागणारच आहे नाही काय आम्हाला पण भरायला तर लागणारच हाय नैग तुम्हाला जरा ऍडमिशन तर मिळू शकते ना मग आम्हाला तर डिकेटीत पण घ्यायचं म्हटल्यावर आम्हाला फी तुमच्यापेक्षा जास्त भरायला लागणार.
हम्म अभ्यास करायचं होत म्हणा जरा जरा अभ्यास करायचं होत म्हणा आठवडा तिचीनचटळ
मी तर ते पुस्तकामुळे पास झालोय बघ नाही तर मी अभ्यासच केलो नसतो. पुस्तक घेतलं आणि त्या त्या रिलेटेड आलते सोड होय की नाही. अन ते मेन मेन मेन मेन लॉजिकल लॉजिकल अच केल त्यामुळं हेच झालं कुठं खेळणार हो तिच का हे बघ घर घर आणि तिकड पलीकडे बघ डप्पा चालत पाऊस पटला काय ग तिकड
नाही.
इथं लई पाऊस पडलाय स गल्ली सगळं पाणी पाणी झालंय बघ लईच पाऊस पडलाय.
परवा आला इथं त पंधरा मिनटं.
अर्धा दोन सकाळी दोन तीन तास सत्ता मग अशी चार पाच वाजता दोन तीन तास पडून गेले इथं.
होय.
म्हटला चालू झालं वाटतं. ह.
ही अंजली आहे का कोण नाही ग या गुरु हिला पण कोणाला फोन लावण त्या प्रतीकडे नाही तुझा नाही अक्षराकडेच आहे.
लावायचं डिग वेळा आपणच आता काय करणार मग?
चालतेय तसं काय वेगवेगळ लागते.
प्रत्येक टास्क पाच मिनटं पाच पाच असतात ना बदलत जाते एवढा काय विषय नसतो तर मी मी मी तुला दोन किती किती वेळा लावलो दोन वेळा लावलो ना आत्ताच चालू झालं की. बघू त्याच पण लिमिट असतं. ते कथ
काल पण लावली काल लावलेली स एक.
नाही ह्याच्यावर
हे लावलेलीस काल लावलेली.
नाही. आज मला म्हणती हा हा हा काल लावलेलं काल. बरोबर मी लावलेलो. बरोबर आहे बरोबर आहे. आता माझं झालं कि तू लाव.
तू तीनच झाले आता
नाही नाही म्हणजे म्हणजे आता तुझा आहे का आला आता दोन
पाच टास्क झालीत म्हणजे
आता एक मग सबमिट होणार माझा ग मी कुठे लावल एवढं लावलच नाही ग काल तुला एक लावलं परत अंजलीचा एक काय झालाच नाही अक्षताः पण उचलले नाहीय अंजलीन परवा लावलेली त्याच्याच टास्कच दोन लावलेलं काल तुझ एक झाला आणि आता दोन व्हाल्यात असं झालंही
हम्म हम्म हम्म
थेंडाले तिकड ना तिकडं
पुणाच लावणार अस वाटतं पण तिला घेऊन आल म्हणजे तिला
हो फुक आता मिळतच पैसे तर घे म्हणा की बै
उगच उगच वाजूवात बसल्या माझं युपीआय नय ग ते म ते बघयला पाहिजे
हूं आता अक्षताच तर कुठय बँकेतच पैसे येणार ना काय यु पी आय हाय हाय बहुतेक तिचं म कारण नय एक एकदा बँक ती पण घेतलेली आणि वैष्णवीच हाय म्हण अक्षता बोलली खर एकदाच लावलेलं म्हणली ती की काय जास्त आता ती ती पण जास्त काय फोन केली नाय म्हण तिला
बरं म्हंटलं आणि मग ते यु पी आय चं कणय ते इशू मला वाटलं मलाच एक इश्यू आहे का काय बाकी सगळ्यांच अगोदरचच आहे ना होना म म मी स्क्रीन स्क्रीनशॉट काढलानं त्या बईला पाठवलं म ती म्हंटली तसं काय नइ तुमचे टास्क पूर्ण झाल्यावर ते तुम्हाला ते फिल कराला येत इन्फॉर्मेशन म्हणून ठीक हाय म्हटलं आणि हेंद्रा ना एक एक मुलांना तर ते सरांनी पाठवले त्यांना ते मुलांना काही कळ नाच मी ते तुषारला पाठवलेलो. विचारल तुझ्याकड कार्या ऍप हाय का म्हणलो मला काय माहितच नई काय असतेय ते म्हण बसा म्हंटलं बोंबडत
त्याला सांगूचतोवर माझं डोकं खराब व्हायचं कुठ तर ठीक आहे म्हणलं राहू दे
खरच की
नाही ती काम करत्यानं
नाही तर काय हेंद्र आहित तो हेंद्रा छपरीपणा करायचं नुसतं हम्म तेचं की मंद एकदा विचारले माणसान आणि किती दहा वेळा, दोन वेळा न नाही बोलले तर आणि तिसऱ्यांदा कशाला बोलायचं? तुला मी आवडत नाही का म्हणा होय. मी म्हटलं अरे तसं काय नाइये म्हण ल आपण मित्र मैत्रिण मी तू वर्गातला फ्रेंड आहेस म्हणून मी तुझ्याशी बोलतोय म्हणलं, बोलतोय का असं रोज काहीतरी तु काहीतरी विचारत असतोय. परवा काय विचारलाय तुला मी आवडत नाही काय तुला मी का आवडत नाही म्हण आता मी काय सांगू? छपरी म्हणून सांगू. मी म्हटलं मला तर म्हटलं की मला तसल्या ह्याच्यात इंटरेस्टच नाही आहे म्हटलं. नाही तू इंस्टा पण वापरत नाही त्याच्यावरन कळत ते त्या तसल काय फालतू पणा तसल काय फालतू कारण सांगू नकोस म्हटलं मला त्यात इंटरेस्टच नाही हाय म्हटल आणि आमच्या मम्मी पप्पाना आवडत नाही हम, हम्म खरं तू मला आवडतीस ठीक हाय म्हटलं, आता मी मला काय बोलू मलाच काय हां म मला काय बोलू कळना आणि हे कुणालाच सांगू नकोस तुला सांगितलंय फक्त
मला माझा काय संबंध नाही म्हणायच, तुझ्या-तुझ्या तुझ्या-तुझ्या फिलिंग तुझ्याजवळ ठेवायचंय
तुला माहितय आणि कुणाला तर सांगशील आक्षताला ते
नाही.
अक्षयतानं वाट लावली माझी ते वैश नाही व्हायचं सांगून म्हणून म्हणालोय मी बाकी काय नाही एकाचे चार करून सांगत्यात पोरी
वैष्णवी सोड बाई आता. मी पण बोललोच नाही तीच्याबरोबर मी तर बोललोच नाही
म आमची आजी मला विच विचाराय लागल्या वैष्णवीला किती पडले वैष्णवी फोन वगैरे करतिया काय नाही, मला माहित नाही म्हटलं ती बोलत नाही आता ती गेल्या म्हटल पुण्याला
ती आक्षताला विचारालती म्हण परवा एम सी ए करू काय पुण्यात कोर्स करू?
हम्म
मग हो अक्षता म्हणली आता मी काय सांगू ती जाणार होती कुठ तर गेली नाही
तस नसतंय ग ते नवं सृष्टी दोन तीन महि दिवसाचा असं कोर्स करून कुठे लागतय व का वाटल त्या पोरी आणि असल फसत्यात म्हणूनच पैसे बिश जात्यात बोंबलत
व्हय
आणि आता काय झालंय माहिती काय माझी म्हणजे माझ्या आत्याची अं आत्याची काय म्हणतात ग त्याला का आत्ताच्या दिरा ची मुलगी अ जॉबला. अत्ता म तिला पण जॉब लागत. नव्हता मग कंपनीने तिच्याकडन पैसे घेतले तीस हजार रुपये आणि तिला ट्रेनिंग दिलं आणि मग तिला पंधरा हजारचा जॉब लागला. काय बोलायचं मी ह्यात आपल्याकड तीस हजार गे इले मग तिला पंधरा हजारचा जॉब लागला पुण्यात
हम्म हम्म.
असं म्हटलं दोन पगार तर आपल्या स्वतःचच गेल की म्हटलं.
हो.
काय करणार म्हण्टलं मिळत नव्हतं तर गेल.
तसं पण असतंय खरं आता काय सांगायचं.
हम ह चांगलंय ब
मित्र टाइमपास असतो.
सायलीच काय आहे. नाही आम्ही अभ्यास करालोय. सायलीचं ते शिबिर काहीतरी चालूय ग. म्हग त ते आता आहे. तिरा कटून दहा दिवसाच शिबिर वगैरे आहे वाटंत. त्यात घेतल्यात. म्हणजे ती शिकवणार असं तिला केलय, त्यात भी जे आम्हाला सुट्ट्या हेत. हम्म. थांब, दहा मिनिट झालं, तू लावता मला.
हा.
लावतीच नव्ह, का तुझे टास्क आलेत ना?
व्हय व्हय अजून चार पडल्यात ते, ऍडमी केलं होत आणि पडत्यात, तू फॉर्म तर भर, दोन मिनिटत मी पण लावतो.
हा हा चालेल.